हॅलो मी मस्त. तू कसा आय?
त
हां, काय खातोयस का काय?
नाय
काय चाललंय मग? जेवला का नाय?
नाही अजून, अजून जेवायचं. अरे तेच केटरीक लागे रहेल तुझा कॉल एल्ला.
हां मग तेच, तेच मी म्हणतुती दोन तीन दिवस तायपाॅलोसा केला पण नाय आणि चल्ला पण नाही.
ट्रिपला गेलेलो मालवणला फिरायला.
होय. काय उन्हाळ्याची सुट केक का?
हा तेच की म्हणजे अया क्लास मधले सगळ्यांची ट्रिप काढलेली आम्ही
होय. काय मग
काय नाय तेच तुझा कॉल तुला सांगायचं होत तुला माहितीय आमची ट्रीप कशी तशी आम्ही कुठण
सांग सांग एक तर कॉल पण उचलला नाहीस सांगा
आम्ही पहिल्यांदा हितनं गेलो सकाळी पाहिल्यांद्दा देव बाग बीच बघितला त्याच्यानंतर परत कुठला तरी बीच बघितला आता त्याच नाव नाही आठवत मला पण तिथ व्ह्यूव एकदम भारी होत म्हणजे सनसेट पॉइंट म्हणजे फोटो बिटो सगळ भारी आल तुला पाठवतो फोटो
हा हाळू बोल ना
मग परत अ स्टे केला. एक नाईट
राहिलेला का?
तेच की तिथं राहिलो रूम घेतली तिथ रूमचा रेंट लय आहेत म्हणजे किती हाय माहितीया होय होय
हूं
पाच हजार चार हजार असे रेंट आहेत तिथं
मग तुम्ही राहिलेला का नाय
राहिल्यालो की पाच हजारची घेतलेली रूम
होय किती जण झोपला मग तुम्ही
त्यात व्हय आम्ही आठ जण होतो आठ
हा
ट्रिप एकदम परत ना सकाळी लवकर उठलो आवरलं आवरून झाल्यानंत तर परत मग सगळ्यांनी नाश्ता केला तिथंच मालवणमध्ये आपल्यासारखी चव नसती म्हणजे वेगळीच चव आहे मालवणच्या मसाल्यात होय तीत तिकडचं चिकन मटण एवढं नाही पण तिकडचा मासा भारी लागतोय फ्रेश भेटतात ना त्यामुळे
मासे अरे तिकडं मासे असे म्हणजे आपण घेतले आणि काही काही घरात बनवून पण देतेत ना म्हणजे आप पण असे मासेे घेतले आणि हे केले हा
ते तसं पण तिथंच पडतंय आणि बाहेर जेवल्यावर पण तिथंच पडतंय होय त्यामुळं असं हॉटेलमध्ये खाल्ल तरी चालतंय बाहेर आपण घेऊन जर खाल्ल तरी चालतंय जस तिथं आता सुरमई कशी किलो होती सातशे आठशे रुपये किलो सुरमई
हा
आणि परत म बनवायचे आणखीन हजार दीड हजार रुपये
बरोबर
ते तर लयच पैसे होत्यात तसं पण तसं पण होत्यात असं पण होत्यात ना त्याच्यापेक्षा डायरेक्ट हॉटेलमध्ये खाल्लेलंच परवडतय परत मग ते झालं की परत आम्ही
बजेट बजेटम ते बघायला लागतय ना
होय तेत तर मग परत ह्याला गेलो कुठला किल्ला जंजिराला नाही नाही जंजिरा नाही कुठला तिकडं कुठला आहे किल्ला हा दुर्ग ला गेलेलो.
अरे तू गेलेला त्याने मला विचारतोस होय कुठला किल्ला
अरे तुला माहिती असेल रे त्या भागात जराशी तु जाऊन आलीयस ना म्हणून विचारलं म्हणजे मी आत्ताच गेल जरा लक्षात कन्फ्युजन आहे ना म्हणजे दोन समुद्रातच किल्ला असल्यामुळं जंजिरा आणि त्या
गोंधळून गोंधळून जात बरोबर
म जरा होते कनफ्युजन मग त्याच्या व्यू चांगलं होतं पण तो किल्ला एकदम घाण ठेवला आता म्हणजे एवढं काय नाय होत त्याच्याव
ता जास्त लोक असं म्हणजे जी काय म्हणतो आपण हूं बघायला येत्यात ते या घाण करून जात्यात बरोबर हूं कचरा कुंड्या पण नस त्यात कायये
हम्म म येव पण तिथं व्ह्यू चांगला होता समुद्रात व्ह्यू एकदम भारी दिसत होत. परत जाताना शंभर शंभर रुपये तिकीट होत पर पर्सन म्हणजे एका माणसाला शंभर रुपये तिकीट होत परत मग शंभर रुपये तिकीट काढून तिथं आपण एक तास फिरायचं आपल्याला तिकीट देणार ती परत मग आपण बोटतना आत जायच मग त्या बोटच शंभर रुपये असणार चार्जेस एक तास बोट आपली वाट बघणार आणि त्या बोटात आपण एका तासाने फिरून खाली याचं आणि परत मग जायाच माग ती बोट आपली एक तास तिथच असणार वेट करणार आपला एका तासाच्या आसप थोडंफार जरा वर खाली झालं तरी चालतं पण जास्त पण नाय चालत.
अगं तू ती म्हातऱ्याची चूल बघितलीय का?
होय बघितली ती ती लय आत हाय त्याला चार्जेस आणखीन जास्त हायती
किती म्हणजे किती घेत्यात ती लोक
त्याला दीड हजार रुपये आहे म्हणजे अस लई चार्जेस आहेती सातशे आठशे रुपये पर पर्सन आहे ते म्हणजे सांगताना सांगतेत जास्त पण करत्यात कमी परत
होय.
परत मग ते झालं की आलो इकडं अअअ तिथंच एक शिवाजी महाराजांच स्मारक होत. ते बघितलं ते नाही का अअ आत्ता मधी झालेलं झालंय तिथं मालवणच्या तिथंच सिंधुदुर्ग चा तिथ झालंय ते पण भारी होतं. ते झाला नंतर परत त हे बघितल्यानंतर कुठ गेलो. परत तारकर्ली बीचवर गेलो तो तित तर फिरलो. परत कुठल तरी मंदिरात गेलेलो तिथं ब जरा
हळू हळू सांग ना का इतकी उत्सुक ते तर पटपट सांगाया लागलास ऐकू ऐकू देत तरी मला
हा म परत त्या मंदिराच्या तिथं किती वेळ बसलो तिथं ट्रीप यायच्या बारक्या पोरांच्या म तिथल्या एका मुलाला विचारलं मी कुठला आलाय तर ते म्हटले सोलापूर वरन ट्रीप आलेली त्यांची सोलापूर
होय.
होय.
खूप म्हणजे असं लांब लांबून माणसं येतात ना
तेच तर म्हणजे त्यांची म्हणजे राहिला ट्रीप होती म्हणजे तिथं मालवण फिरायला तिथं राहिलेली पण ती एक रात्र वाटत पोरांचा मुक्काम पण होता.
होय.
जवळ शंभर एक पोर असतील.
मग तुला कसं वाटलं अजून नाही काय फिरलात
म तिथच कि तिथ जरा थांबलो तिथ सात आठ वाजले पर्यंत वाजल्या तिथ पाक अंधार झाल्यानंतर थोडासा निघलो तिथून मग परत आपल्या इकडे आलो. म आपल्याइकडं आल्या हो यायला लागलो परत मग वाटेत जेवलो थोडस परत कितीला आलो घरी घरी जरा लेट झाला यायला म्हणजे कमीत कमी बारा वाज ल्या यायला पण मजा आली फिरायला होय. आता तू गेलीस ना नेक्स्ट टाइम तर मी तुला सगळं म्हणजे सांगतो कुठल्या कुठलं स्पॉट बघ ते भारी भारी हाईत.
नाही अरे मी बघितलेत सगळे अ म्हणजे तुम्ही गणपती पुळे ला गेलेला
नाय नाय तिकड नाय तिकडे जाणार होतो पण ते वे वेगळं म्हणजे अ रूट वेगळा पडतोय त्यामुळे नाही गेलो म्हणजे
होय का आम्ही आता रत्नागिरी, गणपतपुळे, मालवणला जायचं ठरवलंय तिकडे जाणार आहे ते तू ते तू बघितलंयस का समुद्रकिनारीच मंदिर आहे गणपती पुळे माहीतच असल ते तुला
तू कधी बघितलंय?
नाही मी तुला तेच म्हणते आता जाणार आहे आम्ही आता सुट्टीच ठर ठेवलय हा
कोण कोण जाणाराय
घरातले जाणार आहेत सगळे
होय कसं ट्रेन न जाणार आहे नाही नाही ट्रेन नाही जात तिकड बस न जाणार आहे का?
नाही गाडीने घरातले हम्म
मग कुठले कुठले लोकेशन ठरलेत तुमचे
सांगितलं की तुला आता ते रत्ना गि्री गणपतळे मालवण मला पण आता आहे. काय माहित नाही ही घरची तर म्हणत होते इकड इकड जायचं बसण काय होतं जी आजूबाजू आहेत ना त्याच्यामुळे त्यांना बस चा प्रवास नाही जम म्हणजे असं जमत नाही म्हणून मग घरच्याच गाडीन जाणार हाय.
म्हणजे चढताना, उतरताना.
हूं बरोबर. म्हणूनच अ बघूया आता ठरलय, आता दोन तीन दिवसात करतील म्हणजे. प्लॅनिंग करतील.
याच्या आधी कुठल्या, कुठल्या स्पॉट बघितलं तिकडचं.
तिकडं तिकडचे नाय बघितलं म्हणजे इकडं जंजिरा बघितलाय नंतर अ अ कुठला तो बीच, आता मला आठवेना झालं अम
कुठ बगत्या?
म्हणजे जंजिराच्या, म्हणजे जंजिराच्या साइड ला तो आहे ना. तिकडच तो बघितला आहे न तर मग रायगड बघायला गेलेलो.
म तुला जंजिरा कसा वाटला?
अ छान होता तिकडं, पण आरे तिकडं, म्हणजे जाताना बोट मधून वगैरे जाय लागत.
होय का!
हम भीती वाटती म्हणजे आम्ही गेलेलो त्यावेेळेस असं हा म्हणजे हवेवर ती दुस दुसरीकडे जात.
होय!
हो!
बरं मी तुला नंतर करू का आता. जरा काम आहे मला ठेवू का.
बर बर ठीके आहे, फोटो पाठव मग.
हा पाठवतो.
हूं! ठीक आहे चालतय बाय, बाय हा.